हा येतय ना.
हॅलो!
दे ना.. हा बोला की हॅलो!
हा आता येतोय
हॅलो बोला की मी छान आहे.. तू कशी आहेस?
ह
हॅलो!
बोल की आवाज येतोय का?
झाला ना तुझा?
हो झाला की..
नाही झाला
आणि काय?
आणि काय नाही आम्ही प्रवासाला गेलतो
आवाज येई ना.. काय बोलास?
आम्ही प्रवासाला गेलतो..
हा हा..... कोणत्या?
महाबळेश्वर, पाचगणी, कोल्हापूर, गोवा, लोणावळा या ठिकाणी गेलो आहे.
मला पण प्रवास करायला खूप आवडतोय.. नवनवीन ठिकाणं पाहायला तिथे संस्कृती तो ते अनुभववायला हॅलो!
तिथले सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्याचा अनुभव खूप सुंदर असतो
हा तुला प्रवासासाठी कोणत्या ऋतू जास्त आवडतो?
मला पावसाळा आणि हिवाळा आवडतो, पावसाळ्यात डोंगर हिरवे गार दिसतात. तर हिवाळ्यात हवामान खूप आल्लादायक असतं.
मलाही पावसाळा आवडतो, पण त्यावेळीस सुरक्ष सुरक्षेची काळजी घ्यावी लागते. त्यांना म
हो हवामानाचा अंदाज पाहूनच प्रवासाला निघावं
प्रवासाला जाताना तू काय काय तयारी करतोस?
आधी ठिकाणाची माहिती घेतो राहण्याची व्यवस्था प्रवासाची तिकीट आवश्यक कपडे, औषध आणि ओळखपत्र जवळ ठेवतो..
हो. मी ही तसेच करते मोबाईल, चार्जर वगैरे पॉवर बँक आणि पाण्याची बॉट ल बाकी आपल्या वस्तू सगळ्या इम्पॉर्टंट नेहमी सोबत ठेवते.
प्रवासात हलकं सामान नेलं तर खूप सोयीचं होतं.
हो अगदी खरा आहे जास्त सामानामुळे त्रास होतो ना.
तुला डोंगर आवडतात की समुद्रकिनारी?
मला दोन्ही आवडतात पण शांत वेळ घालवायचा असेल तर डोंगर आणि मज्या करायची असेल तर समुद्र किनारा.
मलाही डोंगर जास्त आवडतात ताजी हवा आणि हिरवळ मन शांत करते.
हा हा.. तूला प्रवासात फोटो काढायला वगैरे आवडतात का?
हो खूप.. खूप सुंदर आठवणी जपण्यासाठी फोटो आणि छोटी व्हिडिओ काढतो. तो
हो. मी निसर्गाचे फोटो काढते नंतर ते पाहिल्यावर त्या आठवणी पुन्हा ताज्या होतात ना. फोटोची मला खूप आवड आहे.
प्रवासात स्थानिक पदार्थ चाकायला हवेत असं मला वाटतं.
हा हो प्रत्येक भागातील खाद्य संस्कृती वेगळी असते. तिथे त्यामुळे नवीन चवीनचा अनुभव मिळतो.
पण स्वच्छ आणि विश्वासी ठिकाण ठिकाणी जेवण करायला हवं.
हो आरोग्याची काळजी घेणं हे तितकंच महत्त्वाचं असतं. आजकाल भेसळीच प्रमाण खूप वाढलेलं आहे.
तुला ट्रेनचा प्रवास आवडतोय की बसचा?
मला ट्रेनचा प्रवास जास्त आवडतो, खिडकीतून दिसणारे निसर्ग दृश्य खूप सुंदर असतात. मनाला हेलावून टाकतात.
मलाही ट्रेन आवडते मी मीत्रांसोबत गप्पा मारत प्रवास करायला मजा येते, खिडकीतन बाहेरचे दृश्य बघायला.
हा हा विमान प्रवासाचा अनुभव आहे का तुला?
एकदाच झाला आहे. खूप वेगळा अनुभव होता.
मला अजून विमानाने प्रवास करण्याची संधी मिळालेली नाही, पण भविष्यात नक्की करायचं आहे मला.
भारतात अजून कोणकोणती ठिकाणं पाहायची इच्छा आहे?
काश्मीर, केरळ, राजस्थान, ईशान्य भारत. केदारनाथ पहायची खूप इच्छा आहे.
मला लडाख आणि अंदमानला अंदमानला जायचं आहे.
हा हा प्रवासामुळे आत्मविश्वासही वाढ तो आणि नवीन लोक भेटतात नवीन गोष्टी शिकायला मिळतात.
अगदी खरा आहे वेगवेगळ्या संस्कृतींचा आदर करायला ही शिकायला मिळत.
हा प्रवासात स्वच्छता ही तितकीच महत्त्वाची आहे ना.
हो प्लॅस्टिक कचरा टाकू नये आणि निसर्गाचं संरक्षण करावं.
हो ते आपलंच कर्तव्य आहे. पर्यटकांनी स्थानिक नियमांचं पालन करायला हवं.
त्यामुळे सर्वांना चांगला अनुभव मिळतो.
तुला कुटुंबासोबत प्रवास आवडतो कि मित्रांसोबत आवडतो?
दोन्ही आवडतात कुटुंबासोबत निवांत वेळ मिळतो, आणि तर मित्रांसोबत खूप मजा येते.
मला कुटुंबासोबत धार्मिक आणि मित्रांसोबत साहसी प्रवास आवडतो.
पुढच्या सुटीत कुठे जाण्याचा विचार आहे.
अजून ठरवलं नाही, पण एखाद्या शांत डोंगराळ ठिकाणी जाण्याची इच्छा आहे. बघूया आ
छान मी एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जाऊन काही दिवस विश्रांती घ्यायचा वि चार करतो आहे.
प्रवास म्हणजे एका फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणार नाही. तर नवीन अनुभव मिळवण आहे. एन्जॉय करणं आहे.
अगदी बरोबर प्रत्येक प्रवास आपल्याला काही ना काही शिकवून जातो.
आजचा प्रवासावरील संवाद खूप छान झाला.
मलाही खूप आनंद झाला.
आणि कोणत्या प्रवासाबद्दल बघू इच्छितोस का? आता आषाढी एखादस येत आहे. पंढरपूर वैगेरे दर्शन झालं आहे का तुझं?
नाही नाही तिथली, मी आता पुढच्या सुट्टीत तेच विचार करत होतो. तु मला ते ठिकाणाची माहिती देशील का?
हो देेत ना. पंढरपूर या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीचं देवस्थान आहे. खूप पवित्र देवस्थान ते मानलं जात.
तिथे जा जाण्यासाठी ट्रेनने जावे या बसचा प्रवास सुखी राहील?
ट्रेनही अव्हेलेबल आहे. बसही अव्हेलेबल आहे तेथे एकदा तू आवर्जून जाव जावस. असं मला वाटतंय.
तिथे जाण्यासाठी सरासरी खर्च किती येतो?
ट्रेन नेन खूप नाहीये. थोडाच ट्रेनने खर्च येईल. पण बस ने थोडाफार येतो. पण धार्मिक स्थळी भेटदेन आज काळी महत्त्वाच मानले जाते. आता आषाडी एकादवशी निमित्त तिथं खूप गर्दी असते. त्यातून पुण्याहून आळनंदी हून तिथे पालखी येते ना. त्यामुळ दर्शनासाठी लाखो भाविक तेथे आलेले असतात. असं एकादेशी वेळीतीन, हा.
होय मी खूप ऐकलय, तिथले संत तुकाराम, एकनाथ
हा.
एकादशी वगैरे, एकादशी दिवशी वेगैरे तिथे खूप गर्दी असते. होय आवरील की, तुमचं? आधी मध्ये वगरे गेलेस ना, तर तुझ खूप छान दर्शन होईल तिथल. निस रम्य वातावरण असते. नदीकाठी चंद्रभागेत आपण स्नान करून वगैरे, विठ ठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी जावं लागते.
हा हा. मग तिथे दर्शनाची राग मोठे असेल का?
खूप गर्दी असते. ते वेटिंगला थांबावं लागत तिथं.
हा हा.
आम्ही लास्ट इयरला गेलेलो. आम्ही घरचे फॅमिली मेंबर्स वगैरे. चांगलं आहे तिथे देवस्थान. विठ्ठल रुक्मिणीचं म्हणजे, प्रत्येक जण माळकरी वगैरे माणसं तिथे जातात ना. तिथल्या देवांना खूप मान्यता आहे.
तुमची ट्रिप किती दिवसाची गेली होती?
आमची ट्रिप दोन दिवसाची होती. पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर सिद्धनाथ, खरसुंडी.
अक्कलकोट पण भारी आहे का?
अक्कलकोट स्वामी समर्थांचं तिथे मंदिर आहे. त्यांनी तिथ आ आराधना केळ अ कठमध्येती असं मा असं म्हणजे आहे. म्हणून तिथे भाविक वेगे काही जास्त जातात. त कही कुठेही एक पवित्र देवस्थान मानलं जातं. ब हम्.
आणि खरसून दिला.
ह. खरसुंडी तो कुईदव कुईदेवत आहे खरसुंडी आम्ही वर्षातून सहा महिनेत ून एकदा जाऊन येतो.
हा हा आम्ही परवाळा देवस्थाना जो नरसिवाडीला गेलो होतो.
अनु केवण तो गुमच देवस नाही ना.
होय.
हा हा आणि काय तिितली माहिती सांगू शकतोस.
तिथे कृष्णा पंचगंगा यांचा संगम झाला आहे. तिथे कडलाच तिथे कडलाच एक स्वामी समर्कांचा मठ झाला आहे.
हा.
परवाच एकदा त्याचा दक्षिणद्वार झाला.
हा हा. दक्षिणदााग म्हणजे काय असतं.
तिथे देवापर्यंत पाणी पोचले कि देवांना वर. च्या बाजूला म्हणजे वरचे देवस्थान ठेवतात.
हा हा मलाही यायचं आहे नुकसे म मगा. एकदा नक्की भेट देन
हा हा
तिथे जाण्यासाठी बसचा. तिथे जाण्यासाठी कोणत आपण म्हणजे प्रवास करू शकतो बसचा ट्रेनचा.
तुम्ही जयसिंगपूर पर्यंत ट्रेन वापरूकता तिथून तुम्हाला बस नं यावं लागेल.
ह हा. चालेल प्रवासाबद्दल माहिती खूप छान दिलीशकू थँक यू.
थँक्यू पु्हा भेट.
ओके.